हा द्या की हा
आणि उन्हाळ्यात उन्हाळच काय वाळवण वगैरे
नाही अजून काय आता विकतच आणायच आता पाऊस चालू झालाय
होय कधी पण पडायला लागलाय आ आणि अलीकड ना आभाळ पण यायलय दिवसा
होय होय आज आज काय? पाऊसच यालता
हो इकड पण काय केल हा हा इथ पण दोन तीन वेळा बारीक बारीक सरी येऊन गेल्या
होय होय
आ हां आम्ही काय म्हटला?
तुम्ही कुणीकडे राहताय म्हणल?
मी इकड सांगलीला
सांगलीला आहे हा हा
आणि हे काय विचारणार होते उन्हाळ्याची काय ट्रिप वगैरे?
नाही उन्हाळ्याच काहीच केल नाही अजून
हा हा हा हा
मग तुम्ही मेडिकलमध्ये म म्हणजे अस वजन वाढायच वाढयासाठी काय औषध वगैरे आहे काय?
करण्यासाठी अरे! बापरे! बरेच जण कमी करण्यासाठी माग हो असतय की
मजे डॉक्टरांनी एक दिल्यात मला लिहून पण अजून काय आणाय नाही ते म्हणजे कस झालय वजनच वाढत नाही आता दो दोन नंबरची डिलिव्हरी झाल्यापासून वजनच वाढणा डॉक्टरांना पण विचारल पण डॉक्टर पण काय सांगत नायेत
हा मग आता तीनी लिहून दिलेत तर ना तर ते घ्या तुम्ही म्हणजे अस काही वजन वा हो हो आणि कस करायच त सांगते तुम्हाला जर आयुर्वेदिक प्रोडक्ट असेल ना ताई तर अगदी तुम्हाला महिन्याभरात फरक नाही जाणवणार तीन महिने कंटिन्यू घ्यायला पाहिजे मंग माणसाचा काय विचार होतय तेवढं महागड आणलं एक महिना खाल्ल काहीच फरक दिस
हा म्हणजे ते टॉनिक दिलत वाटतं हा भूक वगैरे लागण्यासाठी म्हणजे मुला हा मुलांना पण चाल ते म्हटले ते लहान मुलींना पण दिला तर चालतय म्हटले
हा बरोबर त्यात म सिप्रो डीन असेल बरोबर ते भूक वगैरे जरा वाढवतय मग म तुम्ही जे म्हणजे तुम्हाला भूकच लागत नाही का?
नाही जेवते की, जेवते वैगेरे सगळं हाय की जेवण म्हणजे असं कसं चपाती वगैरे खाल्ली का नाही मला पचतच नाही असं फोट गॅस धरतय म्हणजे ते आ आतापासूनच नाही ते दोन नंबरची डिलव्हरी झाली शिजर झालंय ना तेव्हापासून तसच होतय ते
मग तुम्हाला ना ताई व्यायामाची गरज ये व्यायामाची गरम हो हो व्यायामाची गरज आहे ना आंबलेले पदार्थ जस की इडली आंबोळी अ तो दहीभात करतात ना काला करतात बघा किवचून
हा हा
तो भात तुम्ही ताक जास्त खाल्लं पाहिजे.
असते कि सगळं असते पण काय बोल अननस का हा हा.
तुमच्या पोटाचा प्रॉब्लेम कमी झाला ना? म्हणजे पोट तुम्ही म्हणताना पोटाचा प्रॉब्लेम कमी झाला की व्यवस्थित मेटाबोलिझम व्हायला लागते मेटाबोलिजम कमी झाल की पोटाचा प्रॉब्लेम कमी होणार तुमच्या आणि ते मेटाबोलिजम तुमचं कशान चांगलं होणार अननसान चांगलं होणार पपईन चांगलं होणार. परत तुम्ही ताक भरपूर दही खायला पाहिजे.
हा
आणि जड अन्न जरा टाळा जर तुमच्या पोटाला सहन होत नसेल जसं की दूध चपाती
हा हा चपाती म्हणजे असं जास्त म्हणजे पचतच नाही असं सकाळ सकाळच जरी चहा च चपाती वगैरे काय तर खाल्लं की नाही ते पचतच नाही असं पोटात कळच करते. नुसता चहा जरी घेतला तरी पण अ्ं म्हणजे पचत नाही. पहिला काही प्रॉब्लेम नव्हता पहिला डिलेिव्हरीत काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण जेव्हापासून दुसरी डिलिव्हरी झाल्या तेंव्हापासून काय पचतच नाही.
मग तुम्ही म्हणजे जिथं डिलिव्हर झाला त्या डॉक्टरांना विचारलं नाहीत हे प्रश्न?
नाही ते परत डिलिव्हरी झाल्या परत गेलोच नाही तिकडे.
नाही नाही मग एक खरं त्या पोटासाठी डॉक्टरांना दाखवायला पाहिजे.
होय म्हणजे असं खाण्यापिण्याच काही तक्रार नाही माझं पण ते चपाती वगैरे खाल्ले की म्हणजे असं पोट गॅस धरते.
तुम्हाला ना तुम्हाला पोटाच्या व्यायामाची पण गरजा आहे.
पोटाच नाही म्हणजे व्यायाम वगैरे मी असं म्हणजे पोरी ना सोडायला वगैरे जाते. ते दररोज भरपूर व्यायाम होतोय माझा होय चालन वगैरे होतंय कारण सोडायला सोडायला आणायला जातोयच मी अ कायम
हा हा हा मग जरा असं की नाही अ काय म्हणते मी पोटाचा वगैरे व्यायाम केला ना पचन सुधारलं ना तुमचं मग मला वाटते तुमचं वजन पण वाढेल. आणि दुसरी गोष्ट बोल वजन वाढण्यासाठी पण आता प्रोटीन पावडर वगैरे कसं म्हणतात वजन कमी कर म्हणून घेतात वजन वाढण्यासाठी पण असतंय तर डॉक्टरांनी नेमकं तुम्हाला? काय दिले तर टॉणीक दिले म्हणता ना
मी तुम्हाला व्हाट्सअपला पाठवते ते बघा की?
हो हो बघ बघते बघते आणि मी तूम्ही मी पण ते मलाचे हा बगते बगते आणि उलट मी पण तुम्हाला सुचवते कोणते कोणते म्हणजे प्रोडक्ट आहेत मार्केटमध्ये अवेलेबल फक्त कसं होतय जरा रेट जास्त असतात ना रेट जास्त
हो ते सगळं घेतलं मी ते चारशे रुपयाेची प्रोटीन पावडर वगैरे सगळं घेतलंय ते मेडिकलमध्ये विचारून पण शतावरी पावडर घेतले तीन तीन चार डबे शतावरारी पावडर खाल्ली पण त्यान काय फरकच पडेल ना म्हणजे शतावरी पावडर घेत जरा मला भूक वगैरे चांगली लागत होती सोडा पण ते काय तेवढंच तीन महिनेच वापरायं म्हणलेले
हा हा हा बरोबर
मग त्यामुळे परत काय वापरायला नाही मी.
मग मला सांगा तुम्ही थायरॉइड वगैरे चेक केलाय का?
नाही नाही
मग तुम्हाला खो खोकल्याचा किंवा अं श्वसनाचा काही त्रास नाही ना म्हणजे खोकलासारखा लागतोय
सारखं वगैरे अस काय नाही आता ते म्हणजे जरा मधी तब्येत बिघडली गेली नाय त्यामुळे ते खोकला चालू झालंय त्या आधण मधन खोकला लागालाय.
आणि मग तुम्हाला विकनेस वगैरे
नाही नाही तसं काही नाही
हा ठीक आहे म्हणजे जरा म्हणजे असं पण असतंय की थायरॉइड असेल तरी पण वजन वाढत नाही किंवा रोज जास्त वाढतय अस असं पण होतय बर का? हा म्हणजे शुगर थायरॉइड हे पण रेग्युलरली चेक करत राहावा आणि जर समजा एवढे सगळे उप पण तुमच्या वजनात फरक पडत नसेल तर मग राहू दे ना की? तुम्हाला त्यांना म्हणजे विकनेस वाटत नाही किंवा तुम्ही कुठल्या कामात मागं नाहीये तर मग चांगली गोष्ट आहे तुमच्या बॉडीची ति ठेवणच तशी आहे
म्हणजे पहिल्यापासून तसच आहे तसच आहे पहिल्यापासून बारीकच आहे लइ काय? जाड नाही
छान आम्हाला असं वाटतय की देव करू आणि आमचे दोन किलो घटतील काय असं वाटतय आम्हाला आणि तुम्हाला प्रश्न पडला काय करू नेमकं वाढण्यासाठी
तसं नाही खाणपिणं पण असतंय त्या त्याच्या मनात पाहिजे ना वयाच्या मनात तर तेवढं पाहिजे की
नाही ते त हाय सोडा मग त्या उंचीनुसार की नाही तुमची उंची किती माहिती आहे तुम्हाला?
उंची आहे की पाच फूट सहा इंच आहे कि
अरे बापरे मग वजन मेबी कसं असते ताई? ते आणि वजन किती आहे तुमचं?
वजन त्रेचाळीस का चव्वेचाळीस आहे?
नाही मग वजन पाहिजे की अजून
होय
पाहिजे वजन अजून पण तरी पण ठीक आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणवत नसेल? मी म्हणते की तुम्ही एकदा थायरॉईड शुग शुगर चेक करा
हा हा
हा काही प्रॉब्लेम जाणवत नसेल तरी पण चेक करा आणि सगळं निगेटिव्ह आलं तर छानच आणि समजा इनकेस काय? दिसलं रिपोर्ट मध्ये तर आपण पहिल्यापास काळजी घेतलेली चांगली ना
हा हा चालतय की
हम् आणि आणी काही सांगा तुमचं काय चाललय?
आणि काय नाही बघा? आमटी तेवढी करायची आहे
हम्म
मी उद्या कॉल करते का तुम्हाला?
अ एक दोन मिनिटं बोला की? सात मिनिट झाले हा हो हो हो करा माझं कसंच आहे ताई मी तीन ला जाते काय? मेडिकलला हो मला एक अडीच च्या आधी तुम्ही कधी पण केला तर चालतय फक्त काय साधा कॉल करा आणि मला सांगा फक्त
हा हा ठीक आहे ठीक आहे चालतयं की.
हा हा चालत चालतंय.
अ हं. आणि आता पोरींची शाळा कधी? चालु होणार
आता पंधरा जून पासून.
माझ्या पण मुलींना आता घातलं तिचं पण पंधरा जून पासून चालु होणार हाय बघा.
हा इंग्लिश मिडियम ला घातलायं काय? मराठीला हा आमच्या - - पण मराठीलाच हाईत.
हा नाही इंग्लिश मिडियम ते काही मला पटत नाही ओ.
होय.
नाही नीट मराठी जमतंय. नाही नीट इंग्लिश जमतंय. ना हिंदी जमतंय.
होय, होय.
सगळं असं तुकडं तुकडं तुकडं करतात त्याचे.
होय सेमी पण आता चालू केल्यात पण सेमीला मी घालाय नाही.
हा मुलींना जर ते समजत असेल किंवा त्यांना ते ठीक वाटलं अभ्यास म्हणजे कसं होईल तो आपण सेमीला कौतुकने घालतो. की जेणेकरून त्यांचं इंग्लिश चांगलं होईल म्हणून. पण जर त्यांना ते समजलंच नाही तर मग ते फेल होणार किंवा त्यांच्यावर बर्डन येणार. त्यापेक्षा त्या मुली जर कम्फर्टेबल असतील तर सेमित घाला. नाही तर घालु नका काय होत नाही आता आपण मराठी शिकलोय की. हा हा हा
त्यामुळे नाही घालायला मराठी मीडियमलाच घातलयं.
मग मी मी तर प्युअर मराठी आहे प्राथमिक तर जिल्हा परिषद मध्ये झालंय त्याच्यानंतर मग प्रायव्हेट स्कूल मध्ये शिकलीय. पण अ मराठी सेमी वगैरे काहीच नाही मस् - - सेमी वगैरे नसल की जर अकरावी, बरावीला प्रश्न पडतोय म्हणजे जर स्पेलिंग वगरे कमी पडतात लिहिता येत येत नाही थोडा लगेच पण का खरं म्हणजे हुशार होतात ती मुलं अशी काही ढच राहत नाहीत.
होय.
तेवढं जर असा इंग्लिशचा विषय सोडला तर बाकीच काही हरकत नाही मराठीत.
आता काय सगळं चालू केल्यात. जिल्हा परिषदमध्ये चालू केलं सगळं फोनिकस विषय वगैरे चालू केलेत कि. ॲबॅकस चालू केल्यात. फोनेक्स चालू केल्यात.
अरे वापरे बघा ह मग मी आता शहरात राहते ना सो मला आता जिल्हा परिषद मध्ये तिला नाही घालता येत अ पण म मी म्हणजे अ तिला साध्या शाळेत घातलंय मराठी मीडियमला असं
हा हा
आता पंधरा तारखेपासून तिला सोडायचं ही पहिलीच ना सर्वज्ञ माझी अता शाळ चालो मी एवढी एक्सायटेड आहे पोरगीला शाळेला नेऊन सोडायचं घेऊन यायचं हो हो हो अंगणवाडीला हाय
आमचे झाले आता
एक एक मिनिट ह काय म्हणला
आमच्या पोरींची झाली म्हनलं अंगणवाडी
होय होय होय चालतय चालतय ताई मग मी आता नको ना कॉल करायला चालतय उद्या तुम्ही कधी पण मला मेसेज पहिला साधा कॉल करा आणि मग करा ओ
हा हा चालतय चालते हा हा